बस,
हा, येतोय, येतोय.
हा, बोल काय करतीय?
बसली,, बसले आत.
स्वयंपाकच चाललाय ग,, फोनच चालूय साार केवजी एक स्वयंपाक काही काही झाला नाहीय, आपाणला दिलेय काढून मी, आता याला आणायला.
हा हा, ती काय? क्लासला गेली का?
हम्म, क्लासला गेलेली आहे, तिथं ते फॉर्म आहे भरायचंय, म्हटलं म आता तुम्ही आपणच चाललं तू जाय अगं ते ऑनलाईन होऊणे राहिलं,, सर्वर डाऊणीऊ राहिलय सारखं.
मग दुसरा या्याच्यात चेक करायच ना, सायबरला जाऊन.
टाईम तर नाही ना ग, आता काल गेले त्याच्यासाठीच पण ते नेमकं काल रविवार,, सगळं बंद.
माउली म्हणून नाही का? पलेश्वर हार्डवेअर जवळचं त्या यायचं,, तिथं त्याला विचारून पाहियचं ना मग.
मग मला बादलास ना, स्टँडवरर म्हणती ना तू.
हा,, ते चिंचाच्या झाडाजवळ नै का.
मग आता ना, त्यांना म्हटलं तिथे ट्राय करून बघा, काय अंदाज ये नाही तर मग,, पुढच्या या लकडं जा म्हटलं आता.
हा, कारण मग तिकडे जास्तऽ लांब नाही, कारण तिकड नाही एवढं ओळख किंवा काही सांगू शकत नाही, ते झालं नाही झालं लवकर तर पण मग तो सांगल लवकर,, जर सर्वर डाऊन नसल तर लगेच भरून दिल तो.
हा ना.
हम्म
बघितलं तस त्या एक का म्हणजे रियाची मैत्रिणी तिच्या मम्मीला फोन केला होता तर पिल त्यांना पण तसाच प्रॉब्लेम येत सरोवर डाऊूनच दाखवतय ते. हम्म,, हे आता प्रत्येक स्कूलमध्ये आलं असंल आग, हे त्याच्यामुळे सगळ्यांची गर्दी उठली एकच.
हा, एक स्कूल झाली का, दुसऱ्या स्कूलला लगेच पुढं, हे करताना त्यामुळे लगेच चालू होऊन जातय सगळं
हम्म, तेच ना, बाई त्या दिवशी किती गोंधळ आम्हाला. एवढं नंबर लावून ठेवला नंबर लागला जेवण खाऊण करेल नाही म्हणलं आता मग आयड्याच नाही होऊन जाईल लगेच काम असं वाटलं
ह म
दहा वाजले हो त्या आम्हाल तिथं तरी ते शेवटला नंबर आमचा सगळ्यात शेवट बरायला घेतलं तर तो प्रॉब्लेम दाखवला त्याच्यात आयडिया नव्हतीच याला फोन कर त्याला फोन कर आम्ही डायरेक्ट शाळेमध्ये फोन केला होता माहिती आहे का ऑफिस मधी
हा हा
तो स्वामीजी नंतर इतका चिडला
हम् त्यांना काही हे दिलेय ग लिमिट दिलंय का डेजच आशा डेज मध्ये फोन न करत असत
नाही त्यासं दिलेलं मग विचारून घेतलं ना आम्ही म्हणलं जर ते होतच नाही म्हणलं तुम्ही हे आत्ताच द्या मंगलद्या म्हणता ये नाही झाल्यावर कसं काय करायचं म्हटलं आम्ही.
हा हा. हम्म हम्म.
करणारे आता आपण.
काय रे. मग ते विचारून बघायच ना तिला. आ त्याला विचारून बघ. मी ते होत कण तिचं लिंक ओपन करून पाहायला लावते त्याला मी.
हा हा हा.
कसली लिंक के ती नक्की स्कॉलरशिपच्या फॉर्मची आहे का.
स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे ते ओ बी सीचे ओ बी सी वाल्यांचे.
हा हा त्यांनाच फी रिटर्न येते आता. म आता म त्याला विचारून बघते त्या तो जर म तो लगेच सांगाल म्हणजे ते काय बाक की ती सांगतीये ना सर्वर डाऊन ज हे झालंय नेट चालतय असं तसं
हा हा.
तस तो लगेच फोन करून सांगाल मग तो लगेच तुमचे हे डॉक्युमेंट विक्युमेंट मा मागून घीईल आणि ल भरून दिल तो.
हा का तसं आता यांनी जी प्रोसिजर केलेली ना त्याला आम्ही काल विचारल त्या दिवशी फोन वर का म्हंटलं आम्ही दुसरीकडे ट्राय करून बघू का? ततो म्हणे चालेल काही हरकत नाही करून बघा आणि एवढे प्रोसिजर त्यांनी केलेलीच आहे ना आता. निम्म आम्ही भरलेलं आहे म्हणजे स्कूलचा यु पी ई डी काय नंबर असतो ना तो टाकल्यानंतर ते प्लस कोड मागतय आमच्याकड.
हा हा.
आणि सर्वर डाऊन म्हणत फेल म्हणत बो असं. तर मग तो म्हणे म्हणत आप्पाचा नंबर दिलेला आहे ना
हा हा.
तो म्हणे तुम्हाला मेसेज लगेच येईल एवढी प्रोसिजर करायची गरज नाही पडणार ग असं. म्हणजे ती लिंक ओपन केलेली बॉ रीयाच्या नावाने.
हा मग तिज जर पण मग त्यांनी सांगितलं पण पाहिजे सर ओवर डाऊन नाही ये काल रेंज आली ये. काही झालंय. व साईट चालू झालीये त्यांनी सांगायला पाहिजे ते सांगत नसेल न. त्याच्यामुळं राहून जात असेल ते.
बघू ना आता इथं नाही झालं तर तिकडे दुसरीकड जाऊन पाहतील नाहीतर मग दोन तीन दिवस थांबून घेऊ.
हाग तो देईन लगेच भरून कारण तो काही थांबवणार नाही तो लगेच सांगून देतो. चालू झालं कस आहे. फॉर्म पाठवून द्या काय काय डॉक्युमेंट असल तर सांगत तो आम्ही त्याच्याकडेच जातो ना.
मग सा जाव सांगाव लागेल मग आपणला फोन करून तिथं जाऊन जाणून पहा म्हणून.
हम्म.
त्या दिवशी गेलो ना आम्ही आगं बंद होत ते म्हणून मग ते तिकड मागं जावं लागले परत.
नाही मग माझ्याकडे नंबर पण आहे नाही तिथं बंद असलं तरं मंग घरूंन फोन करूंन बघूं आपणं
चालेलं नां मंग तसं करतांई बघूं आतां ते आप्पा आल्यांवर फोन करांवा लागेल थोड्यां वेळा नं कायं म्हणतां बघूं मंग
हां
बाकी तुझं कायं चाललंय
कांहीं नाहीं संध्या मी शाळेंत जाते आहे
हं शाळेंत जायलां लागली परंत कॉलेज करूंन
शिक्षिकां म्हणूंन जांय लागलें आतां आतां मी दुसऱ्यांना शिकवणांर मी दुसऱ्यांना अभ्यांस देते
हं हं चांगलं चालूं आहे कां मंग ते व्यवस्थितं आहे कां
हं ते चालूं केले असदं चालूं झाले असतें कायं हं
लोडचं कामं आहे कां म्हंटलं कांहीं
हां संध्या तरी आहेचं थोडं कॅटलॉग बिटलॉग तयार करायचं कामं चालयं त्यांच्यामुळे
अच्छा हां हं किती किती जणीं तुम्हीं अशा
आम्हीं दोघी तिथे आणि आमच्यांकडे ऐंशी ऐंशी मुलं आहेत हां
हम्मं हमं
मंग त्यांच्या अजूंन भरंपूर मुली ऍडमिशन होतं आहे कांहीं मंग चेंज करतायं स्कूंल त्यांच्यामुळे त्यां जरा आतां हे चाललें
हां हां हां
त्यांच्यामुळे अजूंन गंट वगैरें त्यांचे पाडले नाहीं त्यांनी त्यांचे ग्रुप करायचे आहे नां त्यांच्यामुळे टाईम लागतोयं आतां संध्या
हां
हम्मं तुमचं कायं चाललं
आमचं कायं रोजचंच स्वयंपाक कारां फरची पुसां घरं झाडां भांडे घासां आणि उरल्यां वेळां मध्ये एखादं दोन ब्लाऊज शिवां
हं हं
भेटला वेळं कोणी समोर फोन उचलणांरा असं तरं ह्यां ऍप वरं गप्पां मारां
हं हं
दुसरां कांहीं उद्योगं नाहीं संध्याकांळचां वेळं स्वयंपाकाचां इतक्यांच जातो निघूनं
हां इतकत्र सिंधकां इतकं अंधार पडूंन जाते
हम्मं रियाला आणायलां जायचं कामं माझ्यांकडचं राहतं पणं आंज पणं टाळलयं मी आंता अरे शाहूलां म्हणलं हो त्यां प पणं मंग करतं त्यांना आठवण दिली म्हंटल अवो ते भरायचं आहे ते तुम्हांला फॉर्म
हंम हम्मं हम्मं हम्मं राजं
त्यां आ मलांही गांडी नाहीं राहतं नां नाहीं तरं मंग मी दिवसभर जाऊंन चौकशी करूंन आली असतें पणं कायं करणारं आहे आपणं तरं चाललं मळ्यांतले कामं पातो इकडंचे पातो म्हणलं उद्यांकडे गांडी घरी ठेवूंन जां मी जातो म्हणटलं फॉर्म भरायलां उद्या
हां मंग कायं तुम्हीं दुसरी गांडी न्यां
गांडीलां हांत करूंन
मग काहीच नाही बोलले का आज तिकडे तमाटा लागवड केली ना जरा दमले असतील.
हा एवढं ला त्याच्यामुळे ते जरात येत गले असते.
त्यान ज त्या आग नकोच म्हणत संध्याकाळचं काही पण महतात काय करणार आहे त्याला रास्त आहे उद्या पेपर आहे तो जाऊन बसेल होता कॉलेज मध्ये तर लवकर आला नाही आज तरी याला बसमध्ये पाठवलं मी परत शाळेच्या
हा का हा तरीच तो मगा एकटाच दिसला.
हा नाही त्याला ते अभ्यास करत बसेन होत मित्राच्या रूमर जाऊन ना मग त्याच्यामुळं वेळ लागेल म्हंटलं याला यातन करता. त्या बसवाल्यालाच परत फोन केला गाडी ती होती ना काय नाव आहे तिचं यप झेडक काय मला म्हणतो ती घेऊन जाय.
तेच राहिलंय मना आत.
हा म्हणलं झालं तीच चाल शिकून घेते म्हणलं मी आता.
हा मग काय तू नको गाडी देऊ पण मी ती गाडी नेते म्हणा
हम्म
ह् हुशार तो
आजच थांबला पा तो नाही तर येतोय रोज बरोबर तीन साडेतीन पर्यंत आता उदक त्याच्या मग टेलम लागेल त्याच्या आता
कसले फायनल पेपर आहे का काय तुचे
काय कळलं नाही मार त्यांनी काहीतरी नाव सांगेल स वरुून
हा हा'
काही लक्षात नाही ते काय एक चान्स येत बघ त्याचे दोन बॅक राहिलेले ना
हां हां हां
तर ते तुला बी समजेल आता काय ती भानगड. मग आता तो पेपर द्यायचा आहे त्याला उद्या हां हां पर चान्स दताना वाटत त्या पेपरचा असं काहीतरी राहत ते.
तो यम टूस त्याला अवघड जातोय. एम टू म्हणजे ते मॅथ आणि त्या च वाकडं आहे
हम्म हम्म हम् ते सकाळ्यांचंच राहतय. ते क्वचित जणांना आवडतं फक्त.
हां ना पण मग माझ्याच घरात दोन्ही कशी जन्माला आली अशी का दोघांला नाही का आवडत नाही.
दोघांना आवडत नाही मग शिकायचं कोणाकडनं हां हां चालेल.
हां.
हम